हॅलो
हॅलो हा नमस्कार ताई.
नमस्कार.
काय करताय?
काय नाही काय नाही सकाळी, सकाळी आवरणीवर चालू आहे.
तुमचा नंबर बघितला म्हटलं आपली बसमध्ये ओळख झाली नव्हती का?
हॅलो.
म्हटलं आपली बसमध्येओळख नव्हती का झाली, नंबर बघितला मी म्हटलं त्याला यांना कॉल करून बघू‌. हॅलो. म्हटलं बस मध्ये आपली ओळख नव्हती का? झाली मी तुमचा नंबर घेत लाता बघा. हा म्हणून म्हटलं त्याला यांना कॉल करून बघू.
हा हा.
काय चाललं मग?
काय नाही बरं आहे काम धंदा चालू आहे.
हो का पेरण्या झाल्या का?
म पेरन्या झाल्या बर का.
हो का हो आमच्या पण झाल्या ना.
हो का.
नऊजनी ना.
तुमच्याकडे.
पाऊस वगैरे काय म्हणतो मग?
अ -आता मागे पडत होता आता थोडस वारा सुटल्या सारखं वाटतय वातावरण होऊन जाता पण यायला पाहिजे.
हम्म.
तुमच्याकडे कसं आहे?
आता चालल उन आहे वारा लई सोडलाय आमच्याकडे पण मग.
हा वारा अस होताना पावसाने
हम्म.
हम्.
शिक्षण वगैरे मुलं किती?
मुलं दोन मुली आहेत मला.
हो का मुलगा नाहीये का बाई गं? जाऊद्या चांगलंय हाय उलट चांगलंय हाय चांगलंय हाय मुल नाही ना चांगली जाऊ दे मला काय नाही एक मुलगा, एक मुलगी आहे.
हो का?
हा मुलगा आहे तीसरीला मुलगी आहे सहावीला.
हो का माझी मुलगी मोठी आहे बारावी ला, लहान आहे नववी ला.
हो का. हम्म बरं.
बाकी काय चाललं तुमचं?
हा.
बाकी काय चाललं म्हटलं तुमचं?
बाकी काही नाही हेच चालू हे शेताचे उद्योग चालू आहे.
हो का म शेतीत काय आहे?
शेतीत आता काकडी लावली आहे.
हा हा.
अ कारले लावले
हा.
आणि हे आहे गिलंकी.
हो का.
हम्म काय काय करायचं म भाजीपालाचे आणि काळे वांगे राहते का ते आपले गुजरात वांगी
हो हो.
ते लावले हम्म.
चांगलंय आता लावले का?
हा महिन्याचे झाले ते हम्म. बघू आता काय त्यांना पण मग कसं गुजरातला जर पाऊस राहिला तर यांना भाव असतो मग. म आता बघु काय काय पाऊस या वर्षी कमी आहे.
हा ना. खसा नाही यायला पाहिजे बी.
मग
असं ऊन सोडलं वारा सोडलं तर कसं होणार?
मग
असं आहे ना.
काय करता म तालूच ठेवा लागणार ना म काहीतरी.
असं.
. बाकी अजून दुसरं काही काय करता का दुसरं काही?
हा टेलरिंग करते.
हम्म हम्म हम्म.
हम्म. टेलरिंग काम चालू राहतं काही शेतीचा बी करू शे हा.
मी पण टेलरिंग पण करते मी पण.
हो का हा हा हा.
का द्यात आयता कायतरी हे ते कुठलं तरी शेतामध्ये चालू द्यायचं.. एका याच्या वदर बसले तर मग काही चोनणार नाही ना मग.
म म. कुठला तरी डबल व्यवसाय राहिला तर फरक पडतो आपल्याला हातभार लागतो थोडसा.
हम्म हम्म मजेत. चांगलंय मग काय करता म. हम्म मेन तेच हाय ना मग.
हम्म पाऊस राहीला आता सगळं करुशी वाटत माणसाला पाऊस
पावसामुळेच खेळ आहे मग पाऊस पण माने कसं भाव पण पाहिजे म. पाऊस राहून काही उपयोग नाही ना मग भाऊ पण पाहिजेल ना मग. भाव पण पाहिजे भाव राहिला म काय वाटत नाही ना म. आता मागच्यावेळी एवढे कांदे चांगले कांदे शंभर रुपये क्विंटल दर, दीडशे, दोनशे रुपये क्विंटल घेतले. बरोबर आहे की नाही
त्यांना आता भाव म्हणजे ठेवायला जागा राहत नाही ना मग शेतकरी जवळ
मग.
असा विषय असतो.
सोडून गेलं ना मा म
हम्म आणि परत तेव्हा जेव्हा कांदे निघाले तेव्हा पाऊस पण चालू झाला. कांदे खराब झाले. म्हणून शेतकरीची मेहनत वाया जाते ना मग.
मग तु मागच्या दोन वर्षापूर्वी झालं पावसात कांदे सापडले. पूर्ण कांदे सडले.
असं.
या वर्षी पण आमच्याकडे एवढी गार पडली, खूपच गार पडली. मग सरु गेले ना मग, गरम.
कायच भेट.
सडले गेले ना कांदे, चांगल्या कांंद्याना. भाव आला असता ते पण कांदे राहिले नाही.
प्रयत्न करतो पण कुठ तरी त्याला हे येऊनच जात ना.
मग. काही ना काही होतच राहतं. हम्म
चालूच आहे मग दर दिवसाच आहे.
हा मग आता काय करणार आहे नावीलाज आहे ना. ते झालं का ते, ते झाल का ते. ते काहीतरी करावंच लागतंय. मुली कुठेता शिकायला तुमच्या?
माझ्या बाहेरगावी आहेत त्या,
हो का बाहेरून करताय का?
नाही नाही रेग्युलर आहे पण बाहेर गावी आहेत शाळा.
हो का चांगल आहे मग.
आपल्या बी जवळ मग इथं बी असं आहे ना.
तुम्ही बोलला त्यांना मग की माझे मिस्टर पण नाही आहे ब असं म्हणून तुम्ही बोलला होता मला मागे बसमध्ये.
हा हा.
माझे मिस्टर वारले ब कोरोनाच्या यांच्यामध्ये.
हा हा.
हम्म तिथं पण म्हटलं मला तुमची सकाळी सकाळी आठवण आली. म्हटलं तेला न कॉल करून बघु म्हटलं.
मग सगळे जबाबदारी पेलावा लागताना मग.
मग तू पन ये ना.
जाऊदया काय करता आता, मुली हाय समजवायला.
हा ना, त्यांना शिकून मोठं करायचं.
म, तेच ना आता, आपल्यावरच टाकून गेले सर्व काही. करावं तर लागणार का ना मग.
असं, जस देवाने जन्माला घालतो, तसा घेऊन ही जातो.
मग,
मशऽ
काही तरी आसतं ते, आता काय करणार आहे.
दुःख -सुख, प्रत्येकाला लावून दिलेलं हाय.
हम्म,
असं,
आता मका टाकला का मग तुम्ही?
हो, मक्का टाकला ना.
हो का, किती थैल्या टाकल्या?
आम्ही तीन अं पिशव्या टाकल्या बर का.
हो का, आणि बाकी काही, फक्त मकाच टाकला का पूर्ण?
हा, मक्काच टाकला, मंग दुसरं मला एकटीला काही ऍडजस्ट बी होत नाही ना.
हम्म, हम्, हम्, ते हाय बाबा.
हं एकटिला काही ऍडजस्ट बी होत नाही, त्याच्यासाठी म दिला फक्त मक्का टाकून.
हम्,
मुलींना घेऊन जायचं, मका टाकून द्यायचा.
हम्म, चांगला हो जाऊदे मक्याचे कशे मग तुमचे पैशे येऊन जातील ना, एकदमच.
असं, त्यांचे बी शाळेचे, हो शाळेची फि भरावी लागते. असा, खर्च थांबून नाही राहत ना.
बरोबर ये आणि सर्व काही कराव लागतं ना
समा स मग कुठे, कुठ मग, प्रत्येक ठिकाणी पैशे लागतात.
कुठं -कुठं पैसे पैसे बघायचे? चालंल,
चांगलं आहेेत, ऊद्या माझं काय करणार?
हम्,
आम्ही पण टकले, एकच तुकडे टाकलेय आम्हि पण.
हो का, एक, किती पिशव्या?
अं आमच्या एका पिशव्या मध्ये पण उरलं,
हो का?
आम्ही त्यानी ते, आहे ना तो. इनलाईन वरती, म्हणजे टीबक सिंचन वरती लावला आहे ना तो हम्म,
ह हा, दीड फुटं दीड फूट अंतर असते ना त्याचे.
हा, दीड का दोन हाये बाई, मला हाये आता काही तरी हाये. हा, चांगला हे, आता आमचा डोका, डोक्यावरती झाला मका.
हां, का?
हा तो आगात लावलाय ना तु, उन्हाळ्यातचं लावून दिला ना.
हम्म
त्याच्यामुळेचं मग मोठा हे बा आस
आमचं कस आहे, आमचं उन्हाळ्यात का पाऊ पाणी वगैरे रहातं नाही.
कोरड म्हणजे हाय शेती. पण मग कसं, पाणी आहे वगैरे पण मग करायलाच कोण नाही मेन तुमचं.
उन्हाळ्यात काय राहत नाही पाणी, पण पावसाळ्यात राहत.
हा मग काय चांगलंय, काहीतरी करत राहायचं.
हा म कोण देऊन जाईल आपल्याला? बसून त काय कोणी देत नही.
हम्म
व्यवसाय कुठला तरी केला, तरी तरच काहीतरी उपयोग हाय.
हा... मग!
करावं लागणार हे ना मग काही तरी?
मग
चालन ताई मग, काय म्हणता मग, ठेवते मग घ्या तबी तब्येतीची काळजी घ्या मुलीं वर लक्ष ठेवा. हो हो! चला ठेवू मग?
हो हो.